हॅलो आवाज यालय का नाही? हॅलो हा बोल की काय नाय बसलोय बघ, आताच झालो. तुझ्या बरोबर बोलालतोच आता.
हा हा.
म्हणत बी आहे आणि
हा हा.
हम्म काय मग जेवलास का नायस अजून? डान्सबद्दल काय. बाकी आहेत काका, आता तुमचं चालू झालं असल की रे?
हो आमची प्रॅक्टिस थोडीफार चालू झालीया.
हा.
हम्म अजून थोडी हाय.
कारण आता दोन महिन्यावर आलय.
होय दोन महिन्यावर आले आणि महिन्याचे. महिन्याच्या महिना शेवट असते ना तेव्हा जरा उशीरपर्यंत थांबा या ते कॉलेज मध्ये.
हो ते काय सगळीकडे आहे.
होय.
कारण कॉम्पिटिशन आज एवढी मोठी आहे ती की.
होय एवढे कॉलेजेस आहेत. का त्यामध्ये खेळावा असं म्हणजे जरा भीती वाढते नाही त्यात.
हम्म हम्म.
एवढी एवढी पोरं असतात, त्यांच्यात कस खेळायचं एवढी कॉमपिट
काय एवढ.
आणि सगळी डान्स ते असं क्रिटिकल येतात ना त्या.
हम्म.
आणि तिथ जरासं भीती वाटते तू किती किती डान्स केले आतापर्यंत?
मी आतापर्यंत युथ फेस्टिवलला म्हणलं तर. एक दोन, दवाण. तीन
हा
दोनच केले डान्स.
हा हा
बाकी बाहेर अ म्हणजे बाहेरच्या कॉम्पिटिशनला केलंय भरपूर म्हणजे पाच सहा केलो असणार आहे.
हा हा.
हा पाच सहा केला असणार.
म्हणजे एक डान्स एक डान्स केलाय काय अस दुसरं दुसरे केलता
नाही नाही नाही दरवर्षी नवीन नवीन असतात.
ह हा.
म्हणजे पहिल्या वर्षी आम्ही केलता तो टप्पे टावता.
हा.
कपेटा गोलू त्यानंतर मग ढोलू केला.
हा.
ढोलू झाल्यानंतर अ देवली बसवलेला मुलींचा. ह घुमरा होता पण घुमरा मध्ये मी नव्हतो म्हणजे माझ एक्सिडेंट झाता त्यामुळे मी एक वर्ष रेस्ट घेतलेलो घरात.
हा हा.
मग घुमोरा पण केलता त्यानंतर पणथी बसवला. पणथी झाल्यावर गुदुम बसवला.
काहा?
म्हणजे पाचसहा डान्स म्हणजे मध्ये इव्हेंटला आहेर पण केलोय. परत जोगवा पण केलाय, गोंधळ पण केलाय.
हा.
वाघ्या मुरळी बाकीचा शोच तर अ डान्स होय.
त्यो वाघ्या मुरली कुठ कुठल्या हेजातला डान्स आहे तो?
हम्म तो देवीचाच आहे. गोंधळ टाईपच असतोय. गोंधळामध्ये मग नाय म्हटलंस तरी जोगवा येतोय. गोंधळ परत वाग्या मुरली आणि हा. म्हणजे अ धनगर डान्स.
हा.
धनगर आणि गोंदळ
हा.
मिक्स होऊ शकतोय वाग्या मुरली. असा आहे तो परत आणि कुठला
मग त्याच्या स्टेपिंग स्टेपिंग जरा असं हे असेल ना जरा अवघड असतील ना स्टेपिंग?
हा स्टेपिंग अवघड स्टेपिंग अवघड नसत्या
हा
पण ते इमोशन आणि बॉडी तुझी ते कसं करतय तेज्यावर हाय.
हा हा.
अतू लोकनृत्य केलास का नाही?
हा.
स्टेपिंग लय हार्ड असत्या म्हणजे उड्या असतात. परत स्टंट अ काटविल वगैरे ते असतय आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं कि आपण स्वतः ते अ वाद्य घ्यायचं अस
हा हा म्हणजे ते वाजवत वाजवत डान्स कराय मग वाघ्या मुरली म्हणजे काय ते? काय खर वाद्य काय असतं त्याला?
तो ह्याला येतोय लोककलेला येतोय.
हा हां.
ते लोक नृत्यात येतं.
ह हा.
गोंदळ जोगवा
हा.
अ वाघ्या मुरळी अ परत अ आणि कुठला? असे डान्स आहेत जे सॉफ्ट आहेत.
हा.
म्हणजे स्टेपिंगस पण सॉफ्टच असतात.
हा हा खर स्टंट जरा हार्ड असतील ना त्यात? हा हा
हा आता स्टंट म्हटलंस तर लोकनृत्यच.
हा हा. तूम्ही तुम्ही डोल गुणी तर पण भारी करताय.
हा ढोलूच चोक केलाय का नाही?
हा.
त्यात स्टंट असा होता की खाली दोघंजण म्हणजे अमोरा समोर ढोल
हा.
त्या ढोलवरच दोघ जण ढोल बांधलेलेच.
हा.
त्याच्यावर मी चढत होतो. तो दोन चार चौघांच्या वर मी.
हा हा एवढं वर भिती वाटत नवती?
पहिला वाटत होती पण सर असतात ना मग जरा भिती भिती करत कमी कमी कमी करत आता झालय.
हा हा मग तिथून खाली म्हण डायरेक्ट जम्प मारत होता काय
जम्प जम्प.
आणि जंपमध्ये म्हणजे पायाला अस लागत नव्हतं?
लागलेल एकदा.
हा हा असं मुरगा आहे देतील ना असं एकदम जम्प खाल्यावर.
नाही ही जास्त मोडलीच रे.
हा हा.
आण ते कसं अ स्वतः आपण किती करेल हेचावर हाय. जर मी तेव्हा बसलोच असतो हाबाबा नाहीच होनार माझ्याकडन.
हा. चला गोव्याला, तर व भीती मोडली नसती म ते भीती आणि जास्त वाढली असती.
जास्त वाढली असती आणि मी काय करू पण शकलो नसत तरी शाळेत म्हणजे गॅदरिंग पण असते, ते बसवतोय.
ह हा.
परत ती इव्हेंटच मॅनेजमेंट करू शकते, होय. म्हणजे आमच सर आहेत का नाही.
हा हा.
ते वर्षभरस त्यांच शेड्यूल म्हणजे फिक्स आहे, बाबा ह्या महिन्यात. ही आय महिन्यात हे आय या महिन्यात हे करायचं, आता दिवाळीनंतर हे असत, लास्टमध्ये.
काय?
गॅदरिंग असतात कॉलेजचे.
हा.
म त्या गॅदरिंगला सगळी टीम असत्या आमची. ओ.
तुम्हाचनी शिकवाय देत्यात? कॉलेजचे गॅदरिंग ते असते ते.
हा होय होय.
हा, हा.
कॉलेज मध्ये नाही अ. तेच शाळा म्हणजे गैदरिंग पण असतय.
म्हणजे हायस्कूल, स्कूल अशामध्ये.
हा हायस्कूल जीवन बारावी पर्यंत आम्ही डान्स बसू शकतोय.
हा हा.
मग युथला कसं असते की, कॉलेजेसचे रिक्वायरमेंट असत्यात. ते नॅशनल पाहिजे किंवा इंटरनॅशनल खेळाला पाहिजे. त्याला अनुभव पाहिजे आ तू कुठल्या पण कामावर गेलास तर तुला अनभव विचारल्या शिवाय त्यांनी घेत नायत.
ते ना अनुभव असला तरी का नय, पुढं जास्त हे करताात ते ते ना पुढच चांगल्या कामावर ठेवणार असे होतय ते.
होय.
ह मग तर अनुभव असले की असं क्रिटिकल डान्स मधी घेऊ शकतात.
होय.
हम्म.
आणि रिझल्ट मॅटर करते की बाबा तू रिझल्ट. देऊ शकतोस की नाही? जर समज तू एक वर्ष गेलास.
हा.
हं तू केलास थोडं काम केलास.
हा.
असल कमी पैशात का असं ना. पण काम केलास आणि तो रिझल्ट दिलास ताना. नंबर आणून दिल असतो, तासगावातून. तर तुला जास्त ए इयर ला पण तू ते तुलाच हे करतात रे. अ तूच असतोयस.
हा हा.
ह मग मग तू त्या वर्षी किती पैसे सांगशील त्याला थोडंफार व वर खाली होते पण ते जास्त कमी होत नाही.
हा.
असा आहे त्यामुळे रिझर्ट चं काय नाय वाटत मग तुझं पण पाहिजेत तेवढं बाबा एखादा डान्स बसवालायस तर
होय ते मन लाऊन करायला पाहिजे ना स्टेपिंग काय लगेज सांगटली की लगेच येत नाही.
नाही नाही नाही तू स्टेपिंग सांगायच तुला स्टेप पाहिजेत. हा. त्यानास्नी सांगायच्या आधी तुला यायला पाहिजेत स्टेप. त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे पूर्ण डान्सची जर समज तुला कुठला विद्यार्थी तुला विचारला की सर हे असं का केलं जात तर तुला ते सांगता आलं पाहिजे. ही नाय या असं वाटतंय पण आम्हाला हा हम्म.
हा.
त्यामुळ ते बेस्ट आहे.
आ हा.
बाकी काय आपलं गॅदरिंगला तेन असतय ते काय सिम्पल असतंय.
हा.
त्यामुळे त्याजा काय विषय नाही.
हा हा.
ते मग युट्यूबच्या गाण्यावर किंवा आता प नवीन पिक्चर आलेल्या गाण्याव ते बसवलं जलं पण जोम
ट्रेंडिंगला जी गाणी आहेत कनी तेच बसवा म्हणतात.
आं?
ट्रेंडिंगला जी गाणी आहेत का नाही तेच बसवा म्हणे त्यात आता हे पारंपरिक कोण बसवाय बघत नाही ना.
होय.
हो
आता कसाल लोकांना अं ते हे लागतय. जरा ट्रेंडिंग ला आलेल साँग त्यामुळ
हा ह.
हम्म आता सिमपल मागच्या आम्ही एकदा केलता. गुदुम केलेला आमच्याच कॉलेजमध्ये केलेलं का?
हा.
गुदुम म्हणजे एक वाद्य आहे. गुदुम म्हण त्याला ते बांधायचं कामप त्याला ते वा जत वाजवत डान्स कराय
हॅलो अ तू कॉल कर मी हे करतो.
हा बर बर.
हा.